हा काही नाही
हमज भार त्या्या हॅलो अर ते आपण इथं जगतेते बार
हा
हम्म रिमोटान घारातल्याया आम्हाला एस टी वी पायचा आता अरे मोटार अरे मोट
ह्
अगातवाती का ना हा काही नाही ग आना ते अभ्यास करत होती
तू रेडी आहे रेडी ह
अगं आराध अभ्यास करत होती दिवसभर माजवळच होती
हम्
वैष्णववी बनली त वैष्णवी पण आली होती वैष्णवी म्हणे बाळ मस्त झोपलंय रळतय उठलय हो आराध्या नाहीेत अभ्यासच नाही केला मस् फोड मधच पाहत होती आपण लाग्न आलं की अ सगळे भेटले का अरेेतला बारी दिसत अस
मग
हम्म! केस मोकळे ते का?
हम्म!
हा, का? मग बरं दत्ता भाऊ
सागरला तर भेटली, का नाही काय माहिती? ह ती अशी कोणालाच भेटली ना तिच्या तिच्या ज्याच्यात होती.
हा, का?
या पोरी कशा वैशालीन त्यांना वळण आहे तसं तिचं नाही.
नाही.
त्या कशा येऊ अशा माणसाजवळ बसत्या बोलत्या.
ते सागरला आवडत पण नाही. हा म्हणजे, त्या बोलता त्या सागर सागर करत येत त्या. नीता दिदि पण आणि कुसुम दिदि तर बोलतीच. आरती पण आलीती का गं? आरती न काठपदर साडी घातली होती काय? म
हा, का? मला वाटलं काठपदर घातलेली. सिम्पल म्हणजे, अशी पार्टीवेअर. आगं मी माझ्या डोळ्याजेवनात गं. आरतीन ऐक ना, आरतीन दिदीला साडी घ्यायला लावली. तू कोणाशी बोलती मांजर आहे का तुझं?
माझा चिकू ये ते चिकु नाही, माझा चिकुडा.
आरती ती पार्टीवेअर साडी घेतली. बरा आता ते दिदीला चॉईस आहे, अजिबात चॉईस नाही. काहीतरी साड्या घेती या.
बऱ्या एवढ्या साड्या पडल्या, आणि ते ब्लाउजाचं काय झालं ग अमोल दाला म्हटले नाही तू?
येईल ना, तो आता तो आला का म देवू.
एक महिना राहिलंय, मला एक महिनाभर. येणारेत महिना पण नाही, म्हणता येणार ये. कधी श्रावणा मधी कधी बोलवतील आपल्याला काहीच, एक्सक्यूज देता नाही येणार. हाता लागला, तर श्रावण म महिना. हं खरं सांगते तुला, थांब ना. नाही बाई. स- सप्टेंबर पर्यंत थांब ना. म्हणजे आता गणपती येतील, आमची मस्त गौराई आमच्याच घरी आणा. यां तिचं नाव पण द्याव नी गौर- गौरीच हे केलं गौरा इथे गाणं आहे तेे. लोक गाणं लावतं व्हिडिओ ना तिचं नावचं गौराई निघाल. या गौराईण पाना फुलांनी सजवूया लावूया आरती चम चम चांदणी भारी गाणं का गं मम्मे.
छान ये!
हा ह हा.
यार ते गाडी गवार पण गेली.
घ्यायचं एखादां काढून कवळी कवळी गवारे मस्त.
तू कशाला टेन्शन घेते पप्पा कुठे गेले? आणि.
माझी म्हणं मी तुला बोलले होते ना. तुमच्या घरी आले ते काढून घ्यायची ना हा ते जाऊ द्या आता
ते सारखे चिडवता न गवर गवर मला तर सारखे बोलतात मी म्हंटले काय करायचं तथे म्हणत गावार करा
हे काय झाले काही कळालंच नाही मला पुढं
काय म्हणती कसलं म्हणती
तुमच्या घरी जी सिरियल चालू आहे ना ती मला बघायची पुढची
अच्छा म लाव ना लावली का तुमच्या घरात अच्छा बर
आवाज येतोच आहे तसा पण मी पण आवाज वाढवलाय माझ्या घरात का ग गणपती बाप्पा का नाही बसवत आराध्य नाही माती तुला हळू ग बाई बाळ झोपलंय का ग मम्मी या वर्षी आता मस् स्पेशल राहील गणपती बाप्पाचं आगमन कारण आता घरामध्ये दोन दोन गौबरा आलेले आमच्या यांचंब अस शूट होईल मणपरी वाकावर ते गौरी असं कर दोन गाव रायास किती छान वाटत ना एकदम अशा ट्विन्स दिसतील त्या हम्म चांगलंय चांगलंय अ मी काय म्हणत होते आपण जाऊ ना मग मी शॉपिंगला शॉपिंग ला जायचंय हजे थोडेशी काही वस्तू पण घ्यायची आहे मग ते आम च्या घरी याल का गाडी घेऊन किराणन तू ये मग
येईल ना
हम्म मोठी गाडी ये तसा पाऊस नाही प आता ऊनच पडलेलंय ऊन पडलंय मग जाता येईल पावसाचं कुठं तिला नेहमी काय काय नाही हम्म तेच हम हम्म हम्म हम् काय निलं मग तिला गिफ्ट काय निलं वरुषारीला का किपणीला ह तुम्ही कध आही
े कपडेचोन देत
जा दे म बर उष्ण मांडव उष्ण दांड मम्मी हेच चांगलं का ग तुला काय वाटत का मम्मी काय काय नाही आपण घेतलं म्हणजे दुसऱ्याला पण आपल्या घे नाही किंवा
हो
हा वस् आकडे पडतात जा मला पण घ्यायचंय ग त्या पाच लिटरच्या कुकरमध्येध्ये मटन शर होते आमच्याकडे
घेऊन टाकायच ना हजार रुपयापर्यंत छान कुकर आहे
खरंच हजार रुपयेपर्यंत तीन लिटर का वरणबारी होईल त्याच्यात ह पात्रतच राहत असतो आमचा तीन लिटर चाला का पाहणारवड्या बिंदस पंधरा जण अस तरी तीन लिटरच्यात आमचं होते
हुं
हा... फुल भरून होतोय वरण लई होतं... म... म.. माझ्या सासुला... माझ्याच हातचं वरण आवडतं पाहुण्या रावळ्या असल्या की मलाच सांगती स्वयंपाकाला... म्हणजे भाज्या... ती काय म्हणती पोळ्या मी करते तू फक्त भाजी... आणि वरण वगैरे कर... बाकी आता काय चाल हम्म मग आता, मम्मी... आता... एवढ्या लवकर पोळ्या? ती ना थोडं एवढ्या लवकर का बरं... गरम गरम करायच्या ना... हा
मी... ना... मम्मी... बर का... ओय ऐक ना... सागरकडून... मी अकराशे... बाराशे रुपये घेईल अन त्याला दोन छान टी शर्ट घेऊ आपण... झूडिओतून नाही घ्यायचे आता झुडिओतले त्याला डायरेक्ट आपरे होता, मम्मी... आ ते मागं आठ दिवसात... आपरे होऊन गेले अगं... आपण नाही का, आणले होते त्याला... सांग बरं हं... नई बाई आप आपरे होऊन जात्यात... पण कुठून घ्यायचे?
हुं
आ.... हो अगं... नाशिकला आल्यावर कुठून घ्यायचे, काई समजत नई ना... एक तर त्याला झुडिओत तलेच आवडतात
हु हु हु... हुहुहुहु... हुहुहु
जे दिसतंय आणि
वाटलं होतं मम्मी वेलकमचा. किती छान ए गं... हम्म... तसच करायला लावू आपण डे खूप छान ए थांब... तुला दाखवते... म्हणजे वेलकमीच्या तिथं त्याच दिवशी म्हटलं, आपण नामकरण करून टाकू... का गं मम्मी... हुं चांगलं राहील मग.. हम्म
पाऊस नको फक्त बाई... असं वा... असं, असं वातावरण असलं का छान वाटल हाय का नई?
मधी
गावमध्ये फक्त खणाचा ड्रेस घ्यायचाय... तिला ब्लँकेट घ्यायचय... अन मला जे आवडतं, दो-चार कपडे घ्यायचे तिला मला
हो, मेन रोडला घेऊन जायचं तिला एवढ्या वरती... गाडी डायरेक्ट मधी नाय जात
मग कुठं जाती?
त्यात उद्या संडे
करायचं काय... मला फिडिंगचे ड्रेस घ्यायचे काहीच समजत नाई... काय करायचं? चालेल... ठेवू का? ठेवू का फोन?
हो. हम्म ह.